हा येतोय.
हा.
ह, कशा आहात?
मजेत आहे.
तब्येत कशी आहे मग?
हा ठीक आहे.
हम्म, जेवणाला काय बनवता तुम्ही? कधी ढोकळा वगैरे काही बनवून बघितलाय का नाही.
आ, तसा. माहिती आहे पण एवढं बनून वगैरे काही नाही बनवलेला. बघितलेला नाही बनवून. तुम्हाली येती का त्याची रेसिपी?
हो येते ना
हम्म हम्म. मग शेअर करा की आमच्यासोबत.
हो हो करता की पण नुस्तं अ नुस्तं ऐकू नका भाई
आं.
हा व वही पेन घ्या आणि बसा तुम्हाला एकदम नीट व्यवस्थित त्याची रेसिपी सांगते.
हो हो तुम्ही बनवताय का सारखं तुमच्या घरी?
हा आम्ही सारखं बनवतो.
आं टेस्टी टेस्टी बनवत असाल मग.
हा टेस्टी टेस्टी होतो स्पंजी स्पंजी होतो.
हां हां बर बर.
तर पहिले तर पहिले काय करायचं एक भांड घ्यायचं कोणत्याही प्रकाराचं कोणत्याही आकाराचं घेतलं तरी चालतं. त्याच्यामध्ये बारीक डाळ डाळीचं पीठ घ्यायचं बारीक ते नीट नीट साफ के जे आ जस आपण पिठले पिठलं करतो ना
आ म्हणजे हरभरा डाळीच का?
हा हरभऱ्याच्या डाळीच पीठ घ्यायचं.
हां किती घ्यायचं, किती माणसं सा साठी करायचा म्हणजे तीन चार माणसासाठी करायचा असेल तर, त्याच काही प्रमाण वगैरे आसतं का?
हा असतं ना जर तीन चार माणसासाठी घ्यायच करायचं असल तर दोन वाटी घेय घ्या.
हां.
दोन वाटी पीठ घ्याच ज्या दोन वाटीने पीठ घे पीठ मोजल आहे त्यात त्याच वाटीनी एक वाटी पाणी घ्यायचं म्हंजे त्याच वाटीनी दोन हा ते नाही. पहिले काय करा पहिले तुम्ही तुम्ही थांबता का मी सांगते ना.
हां.
पहिले भांड घ्यायचं त्या त्या मधे दोन वाटी पीठ टाकायचं. त्याच्यामध्ये चवी पुरत मीठ अ टाकायचं हळद तर हवी असे हळद टाकायचं तिखट जर हवी हवा असेल तर तिखट टाकायचं आणि वेगवेगळं कोथिंबीरी टाकू शकता तुम्ही परत तुम्ही त्याच्यामध्ये काही काही जण लसूण पण टाकतात, बघा चवीसाठी त तुम्ही ते पण टाकू शक तात
हां.
त्याच्यामध्ये पाणी टाकून ते बॅटर तयार करून घ्यायचं एकदम पातळ जास्त पण पातळ नाही करायचं. जास्त पण घट्ट नाही ठेवायच असं मीडियम एकदम मडियम बनवून घ्यायचं.
ह हा.
बनवल ते झाकून दहा मिनिट ठेवायच अच्छा. तर ते दहा मिनिट ठेवलं दहा मिनिट
हा हा.
ठेवलं आपण तर मी तयार झाला आपण त्याचानंतर
म्हणजे अगोदर मिश्रण तयार करून ठेवायचं.
वेली मिशन तयार करून ठेवायचं. आणि त्याच्यानंतर एक मोठ पातलं किंवा तुम्ही कडाई पण घेऊ शक ता तुम्ही काही घेऊ शकता ते गॅस वर ठेवायच त्याच्यामध्ये पाणी ओतायचा पाणी ओतून ते पाणी ऊख उकळेपर्यंत गरम करायच आणि ते पाणी ते पाणी उखळीपर्यंत त्याच म्हणजे झाकून ठेवलेलं असायचं.
हा.
झाकून ठेवायचं ठीक आहे तोपर्यंत आपलं बॅटर दहा दहा मिनिट इकडं. बाजूला रेडी झालेला असतय तर
त्या बॅटरमध्ये नंतर इनो किंवा खायचा सोडा टाकून ते बॅटर परत एक फेटून घ्यायचं.
ह डबल अजून एकदा फेटून घ्यायचं.
हा ते फेटून घ्यायचं परत एकदा परत एक कंटेनर घ्यायचं. त्या कंटेनर ला तेल लावू शकता तुम्ही तूप देखील लावू शकता. किंवा जो मार्केटमध्ये बटर पेपर भेटतो ना तो पण घेऊ शकता त्याच्या आकाराच्या पद्धतीने तुम्ही बटर पेपर
तर पेपर घ्यायचा का.
घेतलं तरी चालेल तुम्ही तेल तूप पण लावू शकता आणि बटर
हा म्हणजे मला असं विच विचाराय की तेल तूप ला ऑप्शन बटर पेपर आहे.
हा हा जर तुम्ही बटर पेपर घेतला तर तो नंतर ढोकळा निघण्यास निघायला सोपं होतं.
हा बरं बरं.
मग परत बटर पेपर त्याचामध्ये टाकायचा. परत त्याच्यामध्ये आपलं जे रेडी आहे झालेलं आहे बॅटर ते त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं.
हा हा.
परत ते बॅटर कंटेनर ओतून घेतल्यावर ते दोन्ही साईड ला धरून टॅप टॅप करायच दोनदा तीनदा. म्हणजे त्याच्यामधली पूर्ण जी हवा आहे ती सगळी निघून जाते.
हा हा हा.
परत परत म ज्या पाण्याला आपली आपल्या आपण पाणी ठेवलेलं आहे ना गॅसवर. त्याला उखळी आलेली आहे. त्याच्यावरच झाकण काढायचं ते आपलं कंटेनर त्यात. त्याच्यामध्ये ठेवायचं एखाद्या स्टँडच्या मदतीने त्याच्यामध्ये ठेवायचं.
हा हा हा.
बच त्यांच्या मदतीने ठेवल्यावर एकदम गच्च असं झाकून ठेवायचं
हा हा
ते कडई पातेले जे काही घेतलेलं आहे आपण ते एकदम गच् झाकून ठेवायचं त्याच्या त्याच्यातून थोडी सुद्धा
ते आपण ते भांड ठेवलेलं असत ते कंटेनर ते अ त्याला पाणी किती ह्याच्यापर्यंत ठेवायचं
पाणी आपल्याला अंदाज समजत ना त्याच किती पाणी लागेल शिव शिवाय स्टँड वरती ठेवायचं पण पाणी भगायचं खाली
हा हा
मग ते त्याच्यामधून थोडी पण हवा बाहेर बाहेर नाही आली पाहिजे असं ते एकदम झाकून ठेवायचं.
हा हा
अ पहिले पंधरा मिनिट झाकून ठेवायचे ते पंधरा मिनिट ठेवायचं परत पंधरा मिनिट झाल्या एक पंधरा ते वीस मिनिट ठेवायचं वीस मिनिट झालं एकदा एकदा काढून त्याच्यामध्ये टूथपिक असते ति ना ती टाकून चेक करायचं एकदम मिडल साईड ला कि बॅटर ओला आहे का आणखीन म्हणजे पूर्ण शिज आहे का हे परत एकदा चेक करायचां
कसं चेक कसं समजणार आपल्याला
ती त्यात पीिकला जर बॅटर लागून बाहेर आलं तर आणखीन शिजायची गरज आहे आणि गर तू विकला जर त्या तूप पिकला बॅटर न लागता टूथपिक अशी अ साफ साफ सुथरी बाहेर आली
हा तर पूर्ण वाफलाय म्हणायचं वाफऊून निघालाय म्हणायचं हा
बाफरम ह गाय पूर्ण
हम्म हम
त्याच्या नंतर ते बाहेर काढायचं त्याला थोडं गार हो दे परत ते जे आपण वाफवलेला ढोकळा आहे तोड कंटेनर कंटेनर मधून काढून घ्यायचा
हा कसं असं तसच काढून घ्यायचे का त्याचे थोडे म्हणजे असं तुकडे करायचे
नाही नाही ते काढून घ्यायचं तसच
हा हा हां
परत काढून घेतल्यानंतर एक छोटीशी कढई घ्यायची त्याच्यामध्ये तेल गरम करायचं त्याच्यामध्ये
ह
परत ते तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये फोडणी टाक कोडणीला जे असत ना आपल्याकडे जी मोहरी मोहरी टाक त्याच्यामध्ये तुम्ही कडी पत्ता पण टाक शकात मिरच्या पण टाकू शकतात हा मिरच्या टाकायच्या मिरच्या पण कंपल्सरी आहे टाक टका मिरच्या टा टकायच्या जर तुम्हाला गोड चिंपळा आवडत असेल तर त्याच्यामध्ये साखर देखेळतात कायची
म्हणजे फोडणीतच टाकायची का साखरपण
हा हा फोडणीतच टाकायची. अ त्याच्यामध्ये आपण तेल गरम केलं, त्याच्यामध्ये मोहरी टाकल्या. मिरच्या टाकायच्या, साखर टाकायच्या, आणि पाणी टाकायचं.
हा म्हणजे पाण्याचं पण काही प्रमाण असू शकतं का?
अ जेवढं पाणी आपल्याला ढोकळा शोषून घेईल असं वाटतंय तेवढं- प्रमाणामध्ये पाणी घ्यायचं.
हा हा.
परत पाणी पाणी ओतलं आपण- त्याच्यामध्ये परत ते परत गॅस बंद करून- ती साखर त्याच्यामध्ये पु त्याच्यामध्ये पूर्णपणे विघळून घ्यायची.
आं?
परत ती साखर त्याच्यामध्ये पूर्णपणे विघळून घ्यायची त्या पाण्यामध्ये
आ
परत पाणी- पाणी विरघळल्यावर आपण आपला ढोकळा थोडासा गार- झालेला असणार त्या ढोकळयावर ते पाणी- पाणी चमच्याने थोडं थोडं सगळीकडं ओतून द्यायचं.
हा पाणी कोमट होऊ द्यायचं का गरम गरम ओतायच?
ते आपल्या मनावर असतं कसं पण ओतायच.
हा आणि- त्या आपण जे- बॅटर वापवलेला आहे त्याचे पीस वगैरे करायचे का?
पीस पाणी ओतून करायचे किंवा पाणी ओतल्यानंतर करायचे.
ओके ओके छान छान खूप छान आणि टेस्ट करायची आवडली- तुमची ढोकळ्याची रेसिपी. धन्यवाद सांगितल्याबद्दल. अशाच छान छान रेसिपी घेऊन या नंतर.
हो नक्कीच.